हा नमस्कार ताई.
नमस्कार नमस्कार
हा हो येतोय मला तुम्हाला येतोय.
हो येतोय व्यवस्थित येतोय.
शालेय जीवनाविषयी बोलू आपण मुलांच्या.
चालेल ना -
हो कारण खूप महत्त्वाचा विषय आहे ताई आताच्या म्हणजे जवळ जवळ मला वाटतं करोना- च्या दोन तीन वर्षानंतर शालेय विषयी. हा, मुलांच्या आयुष्यातून जवळपास. तसं एक म्हणजे त्यांना आवड नाही राहिली जास्त प्रकारची.
हो बरोबर आहे. त्यांना घरी बसून बसून त्यावेेळेस कसं घरी बसून बसून अभ्यास होता ना. आणि मोबाईल वर जास्त मग त्याच्यामुळे त्यांना मोबाईलची पण जास्त. सवय झाली आणि घरी. तसं ना अभ्यासाची सवय लागून गेली शाळेमध्ये थोडं. त्यांना असं जीवावर जात असेल आता.
ते शाळेत जायलाच त्यांची मेंटलिटी नाही राहिली आता जास्त.
हो बरोबर आणि काय व्हायचं माहितीय का मोबाईलवर अ म्हणजे मोबाईलवर अभ्यास आहे अभ्यास. अभ्यासाच्या नावाखाली आपण मोबाईल देऊन द्यायचो त्यांना आपण मग नक्की अभ्यास करतायत. कि काय करतायत काय कोण बघणार नाही ना एवढं लक्षात नाही यायचं. चुपचाप पटकन इकडे जाऊन बघायचं पटकन हा.
पॅरेंट्स लोकांचही चुकलं की, आपला मुलगा आता सध्या शाळा तर नाहीये ऑनलान काय. करतोय कोणत्या विषयाचा अभ्यास करतोय हे बघितलं गेलं पाहिजे होतं. चौकशी झाली पाहिजे होती. बरोबर आहे.
हो पण ते कसं असतं. तो जेव्हा शाळेत जातो तो जेव्हा शाळेत जातो. तेव्हा आई वडील कसे असे बिंदास्त असतात घरी गेलाय मुलगा शाळेत मग तसंच ते मोबाईल. त्यांना अस वाटलं आहे. मोबाईल वर शाळा चालू चालली शाळा.
बरोबर बरोबर हम्म तेच ना.
चालू आहे म्हणून चालू आहे हेच ना नाही ताई तरी पण पालकांचं थोडस ना. लक्ष देणं गरजेचं आहे मी या मताचे
हो ते तर आहेच लक्ष देणे गरजेचे आहे पण मस.
बऱ्याच पालकांनी लक्ष दिलंत ताई आपला मुलगा काय करतोय. काही नाही ऑनलाईनने मीटिंग जॉईन केली का.
हो हो, कार द्यायचे ना काही काही द्यायचे काही नाही काहीना वाटतंय चाललंय त्याच. चालय पण मुलगा काय करतोय ना काय माहिती नाही हम्,
य का तो मित्रांशी चॅटिंग करतोय.
हो हो, चॅटिंगपेक्षा ते जास्त. काय म्हणतात नाही इंस्टाग्राम वगैरे बघाय मध्ये जास्त मजगुलत.
तेच ना तेच ना त्याच्यामुळे मुलांची खूप आवड नाही कमी होऊन गेली अशा अभ्यासातून. परिणाम होऊन गेला मुलांवर एक वाईट.
अभ्यासाची आवड कमी झाली आणि मोबाईलची आवड झा''--'' जास्त झाली असं.
खूप म्हणजे पोरांना असं वाटतं आम्हाला सेपरेट मोबाईल पाहिजे आमचा.
हम्म, आता सातव्या आठवी्याच्या मुलांना सुद्धा असं वाटतं का आम्हाला ते घरी आले का. थोडा वेळ मोबाईल द्याल का मग जेवन. करल अस सांगतात ते म्हणजे ब्लॅकमेल करतात आई-वडिलांना.
हो ब्लॅकमेलच करतात आणि बऱचश मुलांना तर पालकांनी यांनीच. स्टेबल करून दिले आता मोबाईल कमी वयात.
काही काही देतात काही काय मग त्याचे दुष्परिणाम होतात ना. डोळेला डोळ्या लहानपणी लव कर चष्मा लागतो. त्याच्यानंतर
इतके प्रकारचे गेम निघाले की, मुल ते गेम डाउनलोड करून तेच खेळत बसतात.
हो बाबा. आमच्याकडे पण एक असं. हम् माझे आहे नातेवाईकाचा मुलगा. इतकं डेंजर आहे ते. ते शाळेत तर जातच नाही सात आठ वर्षाच हाय. पण कंटिन्यू मोबाईल असतो त्याच्यात. कंटिन्यू आपण जर फोन केला त्यांना ना. त्या मुलीला फोन केला ना. तो डायरेक्ट फोन कट करून देतो. तो म्हणतो माझा मोब गेम डाऊनलोड होतोय ना. माझा गेम डाऊनलोड होतोय ना. हाय काय बाई म्हटलं हे शाळेत तर जातच नाही.
ह तेच सांगते ना तुम्हाला. खूप मुलांची मेंटेलिटी शाळा नको च करोनापासून बरेच मुलं जातच नाही. अभ्यासच नको. त्यांना वंचित राहून जातील त्या अभ्यासापासून.
काय आता आपण त्यांना किती मारून. पण हे करू शकतोय तेे. काय सवय
प्रत्येकाच्यां घरातं सिच्युएशन प्रत्येकाला माहिती असत्या. आता तुम्ही तुमच्या मैत्रिणीची गोष्ट सांगताय. बरोबर आहे. आता तिची पण बिचारीची मजबुरी आहे.
अ
कारण तो मुलगा असेल. म्हणजे त्या मुलाची मेंटॅलिटीच खराब झाली असेल. मी सांगते तुम
काही अंश ना काही अंश ना. पालक पण जबाबदार असतात त्यांनी पण असं खूप पण नाही लाड व्हायल पाहिजे. तिने काय केलंय खूप लाडवलेलं आहे त्याला म्हणजे, नाही नाही. तो रडल मग तो जाणार नाही. मग तो असं असं नाही अरे रडतो तर रडू दे ना. काही हट्ट केला का मागायचं म्हणजे, काही हट्ट केला त्यांनी, कुठेही बाहेर गेलं का. लगेच घेऊन द्यायचं. लगेच अवलेबल करून द्यायचं त्याला. मग अशानी काय होतं ते इथं इथं परत हट्ट करतो. पुढच्या वेळेस गेला का पुढच्या वेळेस पण ना तिथे हट ट करल. आण मागल मग आता पे टच्या दुकानात गेला तिथे जाऊन मांजर घेऊन आला तो ते. पर्शियन मांजरेच पिल्लू त्याच्यानंतर, फिशच्या इथ गेल्यावर फिश घेऊन आल. त्याच्यानंतर ते छोटे बर्डस असतात ना लवबर्ड वगैरे ते ते बर्ड्सच्या दुकानात गेला ते बर्ड्स घेऊन आला. आता घरामध्ये तिला म्हटलं, आता सगळ आहे घरामध्ये झू च बनव म्हटला आता.
मग एवढी आग मग ते मी ते तेच म्हणते की, त्यांनी मागितलं का, अवेलेबल लगेच कशाला द्यायचं तुम्ही सांगायचं ना. नाही म्हणे तो रडतो म्हणे रस्त्यावर मग म्हटलं रडूून द्यायचं आणि टाकून यायचं त्याला म्हणा रड कि. ते रडायंच सरळ निघून यायचं पुढे मग. आपोआप येइल मागे मागे मग ते म्हणतात नाही नाही मग गाड्या आल्या तो नि असं नाही अरे असं नाही तुम्ही त्याला पण थोडस हे बनवा ना. थोडी असत. आता मध्यंतरी एक व्हिडिओ बघितला होता. याच्यामध्ये इंस्टाग्रामलाच आलेल ते मुलगा अस हट्ट करत दुकानामध्ये इतका हट्ट करत. तो अक्षरशः जमिनीवर लोळायला लागतो, तो रस्त्यावर त्याचे आई वडील काय करतात? त्याचे आई वडील ये ना ते पण अशे म्हणजे चांगले असतात, ते म्हणतात लोळ तुला किती लोळायचं. ते सरळं पुढे निघून जातात, तुला काही आम्ही घेऊन देणार नाही अ ऊठ तो लोळतो- लोळतो उठतो अन् आपोआप त्यांच्या मागे जातो.
ह, ह, ह....
मं मग याच्यावर नं एक कळतं, नाही की आपण त्याचा हट्ट पुरवला का तो या वेळेस तर घेणारच. तर परत, त्याला माहितीये आता आई वडीलला आपल्याला देतयेत, तर परत पुढच्या वेळेस करणार तो. तेच नाटक. तू त्याला मग मी तेच सांगती तू त्याला एकदा तिला तो व्हिडिओ पण पाठवला मी तू त्याला एकदा अस करं म्हंटलं, म काय करतो नई, नई म्हणे गाड्या आता बाई काही गाड्यानी उडवलं तर, म्हटलं आ एवढे लोक वेडे. का म्हटलं तुझं पोरंग रत्यावर लोळतंय, अन् गाडीवाला उडवुन जाईल म्हंटलं त्याला.
हं, हा नशिबाचा भाग असतो हा सगळा.
हम्,
मुलं खूप विचित्रय हो.
हो पण मग अं त्यांना कसं सांगायला पण मग काही वे, ळ काही चांगलं सांगून नाही ऐकती. खूपच हे करतात ना तर त्यांना मग थोडसं कठोर पण व्हावं लागतं, आपण आपण खूप पण एक केलं ना मग ते जास्त हे करतात आपल्या वेळेत होतं का आपल्या आई वडील कसे करायचे
हेच ना आपल्याला पाच रुपयाचा पेन सुद्धा रडून -रडून मिळायचा.
हो कोणी खाऊला पैसे दिले आपल्याला कोणी पाहुणे आला खाऊला पैसे दिले का ते पैसे जपुण ठेवायचे. त्याच्यातून पेन, पेन्सिली आणायचो.
बरोबर, बरोबर ते पण भेटायचं नाही हो ताई लई मुश्किल होते. पन्नास पै पंचवीस पैशाच्या पाच गोळ्या घ्यायला सुद्धा आपल्याला त्रास व्हायचा.
हो ते पाच पैसे, दहा पैसे कोणी द्यायचं तर इतका आनंद व्हायचा ते असं जपून ठेवायचं, मग त्याच्यातून आपल्याला काय घ्यायचंय शालेय वस्तु तु पेन घ्यायचा ये किंवा पेन्सिल घ्यायची मग त्या वस्तू घ्यायचो आम्ही त्याच्यानंतर.
नाही बरोबर आहे ना खरी गोष्ट आहे.
असं आहे, मग असं आहे. असं आहे का आजकालच्या मुलांना, आजकालच्या मुलांना शाळेत हे सांगितलंय, दे मला. दे मला, नाही दिलं का ते अजून तांडव.
नेमकं काय झालंय माहितीय का शाळेचे, शाळेचे प्रोजेक्ट एवढे वाढून गेलेले येत ना.
आणि ते शाळेत मुलं जातात कि त्यांचे पालक जातात तेच कळत नाही. ते घरी येऊन ते पालकांना क- करायला लागतात ते प्रोजेक्ट सगळे.
हा नाही तेच करायला लावता ते म्हणजे हा प्रोजेक्ट करुन आना, ही असं करुन आना, ही प्रिंट काढून ना हे असं करा.
मग- मग काय होतं मुलगा येता घरी आई मला हे करायचंय मग आई म्हणते हा चला आपण करू मग करू लागतात ना मग ते पाल ते पालकांनीच बनवलं असं होतं ना, तुम्ही प्रोजेक्ट द्याताय तुम्ही शाळेतूनच बनून घ्या ना त्यांच्याकडनं.
बरोबर, बरोबर, बरोबर ऍक्टिव्हटी खरी तर शाळेत तच बनून घेतली पाहिजे तेव्हाच मॅडम मुलांनाना प्रोत्साहन मिळते.
हो बरोबर आहे, पण ते ते घरी पाठवून देतात, त्यांना म्हणत घरून करून आणा. हो, यांना काय, नुसती बो? नुसतं बघतात का हे? यांनी उलटं करायला पाहिजे ना कि आमच्या समोर बनवा, आम्ही बघतो कस बनवता तुम्ही.
कसं आहे ना, ताई? तुम्हाला सांगू का? शासनाचा नियम -मुलांचे प्रोजेक्ट शाळेमध्येच बनून घेतले पाहिजे.
हो, बरोबर. पण हे प्रायव्हेट शाळा असतात, तिथे काही नाही करतात ॲक्टिव्हटी
काही नाही, काही नाही, नुसते पैसे खातात.
हं, आता आपल्या गावाकडच्या जिल्हा परिषदेच्या शाळा बघितल्या की, किती सुंदर झाल्यात.
हो,
सीबीएसई बोर्ड झालं सगळं असं वाटतं, कधी कधी एखादी जवळपास जिल्हा परिषदची शाळा बघाव आणि तिथे टाकून यावं पोराला
हा, नाही बरोबर आहे ना? काय करणार मग ते, तरी चांगलय
च्याकडन सगळं म्हणजे दप्तर, वह्या, पुस्तकं त्याच्यानंतर ड्रेस, युनिफॉर्म त्याच्यानंतर बुट वगैरे सगळं देत आणि शिवाय डिजिटा डिजिटल झालंय सगळं
बरोर, सकटच
शिक्षक लोकांना पण डिजिटल हे ट्रेनिंग दिले त्यांनी आणि हो, ते माझा भाऊ आहे ना, तो म्हणजे अ हे हेडमास्तर आहे एका शाळेवर जिल्हा परिषदच्या तर त्याच्या स्टेटसला मी पाहते नेहमी इतकं सुंदर म्हणजे इतकी छान केलेली ना शाळा सुद्धा इतकी मस्त इंग्लिश मिडियमला काय करतं इतकी भारी शाळा अशी पेंटिंग विंटिंग केलेली सर्व मस्त छान एकदम अ आणि अशा करायला पाहिजे, पण मग त्या त्या खेड्यात आहे ना, शहरात पाहिजे शहरात पण पाहिजे ना, अशा जिल्हा परिषद किंवा ना महानगरपालिकेची शाळा
अहो शहरातल्या शिक्षकांना नुसत पैसा घेऊ द्या
हं आणि ज्या होत्या ना नगरपालिकेच्या शाळा, त्या सुद्धा बंद पडून गेल्या आपल्या शहरातल्या
शिक्षक लोक लक्ष देत नाही, ना फुकटचा पैसा भेटतो. त्यांचं काय जातंय, त्यानंतर खुर्चीवर. आहो ताई, कसं आहे सांगू का? सगळे शिक्षक सारखे नाहीयेत, मी पण एक शिक्षिकाच आहे. माझं डी. एड. झालेलं आहे, मग माझ्या अनूभवारून सांगते. काही शिक्षण ताई, आपला वेळ संपला. तुम्ही करा तिकडून कॉल आता
हं, हो हो, चालेल.